ते कामाच हा बोल, बोल बोला. म तेच की मी मगाशी तरी म्हणलं मी नंबर सांगितलं तू चुकविलास नंबर आणि येईना कस म्हणलं. हूं चालतय आता कोणती रेसिपी सांगणार आहेस?
अ म्हणजे तुम म्हणजे तुम्हाला काय माहित नसल तर सांगतो की.
माहित असू दे मला माहित आहे सोड, तरी पण सांग आपल कॉल होऊ दे रेकॉर्ड. अं कुठलं सांगणार आता. हूं हूं हेच सांग हूं रव्याच लाडू येतात तुला?
मी नाही कधी करत म्हणजे जमतच नाही त्यामूळ करतच नाही. बेसनच कसं एकदा केलेलं त्या सक्सेस झालत तरी पण परत केलं नाहीत पण म्हणजे एकदा केलेलं सांगतो मी.
ह सांग कसं करत्या मग मी सांगतो मी कसं करतोय तो.
डाळ पूर्ण म्हणजे अस तापवून घ्यायची. उन्हामध्ये मग ते दळून आणायची. आणि त्याच पीठ भाजायचं पीठ भाज ल कि ते पिठटीस हे करायचं तेलात हूं ते किंवा डालडा किंवा तूप म्हणजे मी सहसा तूपच वापरते. तूप अ हे करायचं. ते भाजलेले पीठ तुपात टाकायच आणि साखर टाकायची.
हूं
किलोला केवढं हा किलो असलं की म्या अर्धा किलो पा अ पाऊन किलो अशी साखर टाकतोय. पिठी साखर त्यात वेलदोड हा वेलची पावडर टाकून एक जीव पूर्ण करायचा म्हणजे ते हे हुतईच
हम्म
अ लय घट्ट पण करायचं नाय लय पातळ पण करायचं नाय. मऊ व्हायला पाहिजेत लाडू आणि त्याला पूर असं अ छोट छोट हे करून घ्यायचं आणि त्याला केसर आणि बदाम लावायचं.
अम्म असं कर मी तसं करत नाही ते जी डाळ तू उन्हात तापवतेस तेच चुकतंय तुझं डाळ आधी लाल तर भाजायची
हूं झाला काय तुझं
लालसर होईपर्यंत भाजयची डाळ आपली हिजी हरभरायची डाळ भाजली क नी म ती जराशी गार करायची पूर्ण आणि दळून आणायची. दळून आणल्यानंतर परत पीठ त्याच झालं ना एक किलो डाळ दळून आणलीस म ते पीठ असतय ते जरास असं म्हणजे खमंग वास सुटपर्यंत कोरडं भाजून घ्यायचं आणि वास सुटला ना असा वाट पिठाचा वास सुट सुटतोयच की भाजल्या की पिठाचा म ते वास सुटला की परत म कुठला पण आपण तेलात किंवा डालड्यात करतोय म तुला जे योग्य वाटते त्यात ते भाजायचं परत आणि एकदम असं खमंग वास सुट सुटे पर्यंत आणि ते भाजलं की म ते खाली उतरायचं गेसावरून आणि त्यात पिठ्ठी साखर टाक कायची ते एक जीव करायच पूर्ण आणि त्यात नंतर वेल ची पावडर टाकून म लाडू वळायच गरम गरम हाय तवरच लाडू वळायचा आणि म ते हे ब हे करायचं असं म ते लाडू ला घट्टपणा थोड्या वेळान घट म्हणजे आधी मऊच होत्यात ते लाडू आणि थोड्या वेळने बांधून ठेवलंस की गार करत ते घट्ट येतात असं करायच म्हणजे एकदम मस्त असे मऊ होतात आणि होतात खरं तू ते वाळवून करतेस क नी डाळ ते चुकीच आय ते चव लागत नाय डाळे म्हणजे आपल्या बेसनच्या लाडवाळा ते भाजूनच करायचे ते डाळ भाजून आणलीस कनी करून बघ एकदा अर्धा किलो डाळा आना आणि मंग मला सांग कसं झालंय ते मस्त हे होतय ते
हं हं आणि गऱ्याचं कसं करतायसा
रव्याच मला येत नाय तेच मी तुला रेसिपी विचार हो कधीतरी
नाय बया मी करत नाय आमच्या सासूबाई करत्यात पण कधी मी असं म्हणजे बघितलं पण नाय की कसा करत्यात
हं मग ते रव्याचं काय मी करत रतच नाय म ते जे व बेसनच दुसरं म्हणजे कळीचं काय म कळी आपली कळी ह्याच्यात हे करायची
आता बिंद्रातना चकल्या कशा केल्यायसा
चेकल्या मी हे करतोय म्हणजे आपलं पीठ दळून आणलं क नी डाळ आधी भाजायतोय
अ ज्यात पिठात काय काय म्हणजे अ चकलीला काय काय घालतायसा तुम्ही
चकलीला हे घालायचं मुगाची डाळ जराशी परत पोहे जरासं घालायचं उडदा ची डाळ जरा घालायची आणि म ते सगळं भाजायचं भाजूलं की दळून आणायचं तांदूळ घाला आणि जेवढं आता एक किलो डाळ ना डाळ आहे की नाही आपली त्याच्या डब्बल तांदूळ एक किलो ला दोन किलो तांदूळ घालायचं आणि ते पण भाजायचं भाजलंच की दळुन आणतोय दळुन आणलं कि म ते हे करतोय त्यात तेल कडवून, कडवून तेल घातलं की त्यात नि मिठ टाकायची आणि हे करायचं ते एक जीव करून ठेवायचं म्हणजे ते मळत नाही मी पीठ एकजीव करून ठेवायचं तसंच आणि कोमट पाणी एकीकडे ठेवायचं आणि एकीकड ते पिट तसच आणि जेवंड म्हणजे सा ते बसल तेवढ च दोन, दोन गोळ्या च मळतोय गरम पाण्याचा हात लावत आणि तेवढच त्या चकड्या गाळायच्या आणि तळायचे त्यामुळं अ एकदमळ मळून ठेवलंस का नाही तू पीठ ते घट्ट होतंय पीठ आणि त्या पिठाचं कसं एकदम अशे लाकडा गतीन अशा म हे कडक चकल्या हुत्यात आणि हे जर केलं स कनी न असं म्हणजे मळत, मळत गरम पाण्या चा कोमट पाण्याचा हात लावत केलास कनी खुसखुशत एकदम म्हणजे लहान मुलांना खायसाठी खुसखुशीत होतेत चकल्या मग मी पण आधी तसच करत होतो ते एकदम मळून ठेवायच्या आणि करायच्या मग ते मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं असं, असं करून बघ आणि मग कशा झाल्या की मला सांग मग त्या वेळेपासून पोर पण खातात मग आवडीन चांगल्या होत्यात म्हणु
मी कश्या करतो माहीतय हाय?
हुम्म.
डाळ ही जी हरबराडा आणि तांदूळ म जेवढी डाळ आहे तेवढं म्हणजे तच्या दुप्पट तांदूळ आणि पोहे एक वाटी अ परत फुटतानाची डाळ एक वाटी शाबू अर्धी वाटी, पोहे आणि हे हुम्म मुगाची डाळ अर्धी वाटी एवढंच घालतोय हे सगळं भाजून दळुन आणायचं आणि
एक
हुम्म तीळ
तीळ हम्म
ओवा हे सगळं तेलात एकदम सर्व अं लसूण
चकली मसाला, लसून घालायची होय मग वास ते नं लसणान वास मस्त येतोय चकली चकलीला छानं येतोय वास आणि जिर टाक टाकायच ओवा टाकायचा आणि हे करायचं तेलाचा वापर जिरं मी हेज्यावेळी वापरत. कधी सांग? ज्यावेळी आपण दळण द
हां दळताना पीठ
अं त्यावेळी टाकायच कारण पिठाचा वास असतो येवू देेऊन ह्यासाठी झीर थोडच टाकायचं.
हां मगं ते तेल म्हणजे प्रमाणात तेल घ्यायचं. आणि त्यातं लसूण ओवा, तीळ, चटणी, मीठ, हळद, चकली मसाला हे सगळं टाकायच आणि गरम पाणी पीठ घालायच मजे पाणी ओतायचं त्यात एक तांब्या जेवढं पीठ आहे तेवढं प्रमाणात पाणी ओतायचं आणि पूर्ण त्याचं म्हणजे हे करून घ्यायचं. पीठ पणं शिजू द्यायचं हे ज्यात
अय हं अ पा तेलात पीठ पणं हां उकळीत म्हण बांणी घेऊन पीठ उकडून कर त्यास व्हय तू
उकडून करतोय. म्हणजे असं नाय नाय तेवढं नाय असं म्हणजे हेला कसं सं आपणं कानुलीला उकडं कानुलीला कसं आपण थोडं असं घुगुर हां घुगर वल्लं हे करत नाही का?
ते का हां हां ते समजलं की हां तेवढं
म ते हां म ते पीठ एका भांड्यावर असं पूर्ण सगळं दाबून ठेवायचं. आणि आपल्याला लागलं जसं लागलं असं कोमट पाण्याणं अ मळत घ्यायचं.
ते पण कराय काय प्रॉब्लेम नाय सोड पण त्या चकलीला तेल भरपूर ओढतयं. त्या चकलीला तेल वढ तय भरपूर म्हणूनं, मी करत नाय त्या चकल्या म्हणजे जास्त खुस खुस खुसखुशीत होत वळ्या होतात नाय त्या चकल्या
आमच्या बेंद्राला केल्या कनी त्यावेळी असं म्हणजे, आता केल्याता की करकरीत हाईत आजून
अजून हाय मला माहीती ये की, बाळं मी कर तु करून बघितले ते सुद्धा ट्राय केले पण मी गे हेज्यातनं गेल्या वर्षी बेंदरातनंच थोड्याशा पिठ्ठाच्या करून म्हणलं मला सगळी म्हणायं ते समोरची एक मैत्री हाय माझी. ती म्हणली स्वप्नाताई करून बघ. अशा मी केल्यात छानं झाल्यात एकदम. खुसखुशीत. आणि तिनं मला खायला पण दिल्या म्हणलं मस्तं झाल्या श्रावणी करतो. मी आणि थोडसं एकदम एक, दोन, तीन वाट्या पीठ घेतलं. आणि करून बघितलं मी जेवढं तेस ओतलेलं कनय अर्धा किलो तेवढ ते दोन, तीन वाट्यासनी पीठ सगळं म्हणजे तेल व वढून घ्याय लागलयं एकडम एवढ्या खुसखुशीत झाल्या त्या चकल्या एवढं हे झालं ते म्हणजे असं उकडून घेऊन. म्हणून न्हाय बाबा म
म्हणजे असं एवढं पण प्र जास्तं प्रमाणाच्या बाहेर उकडून घ्यायचं नाय. थोडं
म ते काय झालं माहित नाही. क पण जास्तं झाला झा तेल लयं वढलं बघ ते म्हणूनं, मी करायच्या नादाला परत लागायलाचं नाय ते
असं म्हणजे, लयं पण उकडून घ्यायचं नाय तेवढंच
म ते जास्तं माझं अ हे जास्तं झालं असलं. उकडण्याचं प्रमाण जास्त झालं असलं. त्यामुळ ते तस झालं असलं, आ जास्तं उकडलं की तेल ओढून हूं म ते म्हणून तेल लय वडलं माझं म्हणून म्हटलं पडूदे आपले प्रमाण आपण कर ते तस पो खुस कुजूत्या पोर खात्यात आवडून तेच करायचं म तसं करतोय मी
हा हं बाकी काय म्हणे वांत
निवांत आता काय
अभ्यास घेतला का मुलांचा
अभ्यास तेच क तिथंच बसलेलो भाजी सकाळची अगं गडबड होत्या आणि मग कसं नय जेवण करायचं तर पाणी येणार परत हे होणार म ते तिचा टिफ डबा आवरायला लागतोय ना नऊला म्हणून म भाजी आणि ते म काल हिजी मोड आणल्यात आपली गती वरण्याची मोर ती बाजारात तून आणली काल मग ती सु पाण्यात घालून त्या टलपार काढाय लागत नाही, ते करून ठेवायचं म्हटलं सगळं. तवर मग तिथं बसलेलो करत. तिथं फोनला रेंज येईणा. कट आवाज यायला लागला म म्हटलं बाहेर जाऊनच बोलायचं. म्हण इकड आलो परडय
हं हं.
हं. मग तुझं आवरलं का जेवण?
माझं जेवण आवरलं सगळं, जेवण आवरून अ मुलाला चारून,
हं हं हं. झोपतोय कितीला मग?
आम्ही नऊ-साडे नऊ कधी पाउणे दहा वाजतात.
टायमिंग झाली आता जेवाय वाढते. तीत उद्या करूया आपण राहिलेला कॉल, का नंतर करूया जेऊन?
अं, जेवा आणि मला हे करा आता. कॉलचा हिशोब पण माझाच आहे आजुन.
करायचा.
होय.
हं, कर की. दोन दोन कर, म्हणजे आ ता हे नवीन आहेत बा. माझं ते माझं माझ्या संग नवीन कंप्लीट झालं. हिच्या संग या ह्याच्यात पाच पाच केलं तरी चालत्यात तुला.
अ हं हं.
म्हणून म्हणालोय, जेऊन झाल्यानंत तर न द आणि एक दोन दोन करूयात. फोन पण चार्जिंग करून घेतो मी. आणि अ तुझं दोन आणि माझं दोन म्हणजे तीन तीन होता दोघींचे. आणि उद्या राहिलेले दोन दोन करूया.
हं. चालेल.
अं? आता झालये दहा सेकंद बोलाया पंधरा सेकंद. मग ठेवूया कॉल कट
हा चालतय की.
हं हं हं. मग आलीच काल वाडीचन लगेच?
होय. आलो लगे गेच. रात्री पावणे बारा वाजले होते यायला. वेळ झाला लई.
बरं चालत